हॅलो! हा बोला, हो आ मला येतोय आवाज.
हो, मला पण येतोय आवाज. याच्यासाठी कॉल केला आ
जेवणाला बसलोय आता जेवण करतोय.
अच्छा जेवायला बसलोय काय जेवताय तुम्ही?
हम्म हम्म.
बाकी कामं झाली का?
नाही कामा सगळी हे. माझच ऑफिसचं काम चालू होतं खूप वर्क फ्रॉम होम असतं माझं. मग तेच काम करत होते हो.
हो.
म आता जेवणाची वेळ झाली म आता जेवणाला बसलोय सगळे. हो का आमच्याकडेन कडे पण इकडे पण खूप पाऊस चालू आहे. दोन सुवादोन नंतर पाऊसच चालू झाला खूप.
अच्छा. ऍक्च्युली याच्यासाठी कॉल केला की अ मला ॲक्च्युली असं हेल्प पाहिजे होती अ आमचा ए क मित्र आहे तर त्याला कसं आहे जॉब वगैरे साठी तो अ शोधतोय म्हटलं जरा विचारून बघू कुठला पार्ट टाइम काय जॉब आहे का?
अच्छा त्याचं शिक्षण वगैरे काय झालंय?
हा तो बी कॉम झालाय कॉम्प्युटर वगैरे कोर्स केलाय.
ओके हम्म हम्म. पण म त्याला कसं काम हवंय वर्क फ्रॉम होम हवंय की
वर्क फ्रॉम होम चालेल, ऑफिस वर्क चालेल.
अच्छा तसं मग अम माझ्या फ्रेंड्स आहेत ओळखीचे मला त्यांचा नंबर देऊन ठेवा मी त्यांना नंबर देऊन ठेवते आणि सांगते मग. हम्म तसं वर्क फ्रॉम होम करू शकतो त्याला जर करायचं असेल तर.
अच्छा.
हम्म काम चांगलंय आणि प्रो ड वगैरे नाही आहेे आणि मेन म्हणजे पेमेंट मिळतो. पण कसं महिन्याचा पेमेंट नसतो हा पंधरा दिवसाचा असतो. आणि त्याच्यामध्ये जसं काम करणार तेवढा प पेमेंट देणार त्याच्यामध्ये असं नसतं की तुमची पंधरा दिवसाची फिक् स सॅलरी एवढी.
बरोबर
काम करणार तसा पैसा भेटणार.
ठीक आहे जोपर्यंत नाही भेटत तोपर्यंत करू शकतो तो.
अच्छा हो हो म चांगलं आहे ना तरी महिन्याची जर चांगली मेहन्यात केली तर म पंधरा वीस हजार काढू शकतो तो मेहनत करून.
अच्छा अच्छा चांगलंय म.
आता मला ही एवढा वेळ नसतो थोडासा वेळ मिळतो तर मी आठ दहा काढते जर फुल टाइम मिळाला मग डबल होणार पण नाही मिळत मग एवढा वेळ मग जेवढा वेळ आहे तेवढ्या वेळच करते मग.
बऱ्यापैकीय
हो. तुम्हाला पण हवंय का हे काम कि वेळ नसतो तुम्हाला?
मला पण चालेल महि मी कधी ऐकलं नाय आताच पहिल्यांदा ऐकलं.
अच्छा नाय खूप जुन आय ते कोणाला विचारा हा माणसांपेक्षा ना तुम्ही मोबाईल वरती किंवा म्हणजे असं सर्च करा कुठेही खूप जुन आय.
हां हां.
आणि आपल्या भारतासाठीच ए फक्त. बाहेरचे नाहीये हम्म. आणि आता मी अ हे गुलाबजाम बनवलेत माझी फेन येणार होती माझ्या घरी म त्याच्या साठी गुलाबजाम ब नवलेले म आता ते ती नाय आली. मग जरा जास्तीचेच केले होते मग इकडे तिकडे दिले वाटून दोन घरी दिलेत मग.
अच्छा.
हो आणि आमच्या घरीच माझ्या मिस्टरांना त अजीबातच आवडत नाय गुलाबजाम.
हां.
हो का हो. तुमच्या घरी
आमच्या घरी पण बनवतात पण काय जमत नाय तिला त्याच काय कधी कधी अशे एकदम कडक होतात. आणि एकदम काळे होऊन जातात.
अच्छा हो का, हा हा माझे सॉफ्ट होतात चांगले म
हा.
हो आणि आवडत्यात सगळ्यांना. सगळ्यांना वास आला की विचारतात आज काय भाजी केली आज काय बनवलं तुम्ही? म द्याला लागतं सगळ्यांना अस विचारल्यावर.
हो चांगलं आय तुमच रेसिपी घ्यायला पाहिजे हा हा.
म नक्की, तस माझा अर्ध शेफ चा कोर्स झालेला आय. नंतर काय लग्नच होऊन गेलं त्यामुळे मग माझं राहून गेलं सगळं.
हो बरोबर.
हम्म, पण तरी सगळ्या हेच्यातून मी पैसा काढते बा जे -जितकं घेतलंय त्याच्यातून पैसा काढायची सवय आय मला. मेहनत करायची अन् पैसा काय काढायचा त्यातून हा. आणि काय बाकी अजून?
बाकी मला प्रोसिजर शॉर्ट सांग म्हनल स्वरूपात.
हो मी तर खव्याचे बनवले खवा घरीच बनवला होता.
अच्छा मग खवा कसा बनवतात?
म -मी दूध आणलेल. अ चांगलं आमचा इथ आमच्या इथे गोठा आय, तर त्या गोठ्यातून पिवर दूध मिळतं. आणि ते आमचे नातेवाईकच एत. त्यामुळे ते पाणी मिक्स नाय करत पण थोडे पैसे जास्त घेतात. म त्यांच्याकडून दूध आणलं होत ते मोठ्या कढई मध्ये टाक कलं आठवायला ठेवलं. जवळ जवळ अडीच ते तीन तास लागले मला आठवायला, नाही म्हशीचच पाहिजे गायचं पातळ असतं दूध त्याचा खवा नाही बनत चांगला. मी म्हशीच आणलेलं. मग ते आठवायला ठेवलं खूप वेळ आठू दिलं म्हणजे जवळजवळ अडीच ते तीन तास आठवलं.
तीन तास आठवल्यानंतर मग त्याच असं पेढ्यासारखं थोडं घट्ट व्हायला लागलं मग अजून थोडं आठवायचं खूप आठवायचं खूप घट्ट करायचं. म एकदम असं गोळा बनेल ना इतकं ते आठवलं नंतर मग त्याला थंड करून घेतलं. आणि जर हवं तर त्याच्यामध्ये तुम्ही थोडी मिल्क पावडर पण टाकू शकताय. टेस्ट पण छान येते.
अच्छा, मिल्स पावडर
हो
त काय रेडिमेड भेटते काय?
हा रेडीमेड मिळते ती. ती घरी नाही बनवता येत मला मग मी रेडीमेडच घेऊन येते. हम्म
ती फक्त मिक्स करायची?
हा खवा तयार झाला ना की त्याच्यामध्ये थोडी टाकून द्यायची असं ऑप्शनल हाय ते कंपल्सरी नाहीे हाय की तुम्हाला टाकावीच लागेल. पण मी टाकते असेल तर मग टाकली मी आणि मग खवा बनला तो त्याला चांगला म्हणजे दोन, तीन दिवस आधीच खावा बनवून ठेवला होता. त्याला गार केला, नंतर फ्रीजमध्ये ठेवला. असं मग कालच्या दिवशी मग तो खवा मी फ्रीजमधून काढला बाहेर आणि मग त्याला चांगलं मोकळा करून घेतला स्मॅश करून घेतला आणि त्यामध्ये थोडा आपण मैदा घालू शकतो. किंवा मग बाहेरचं गुलाबजामनचं पॅकेट आणायंच ते पण पावडर टाकलं तरी चालते. चवीला खूप छान लागत. मग मी तसं केलं त्याच्यामध्ये मग ती कनिक भिजवली थोडं दूध टाकून त्याचे गोळे बांधले छान छोटे, छोटे एकसारखे सगळे साईज जर कोणाला मोठी हवी असेल बाहेरच्या दुकानांसारखी तर मोठी करायची छोटी हवी असेल तर छोटी करायची मी मिडियम केली.
हे तळायला घ्यायचे
हा हा तळायला घ्यायची मग मी मीडियम साईज केली, तेल म्हणजे कसं आहे. अ तुपात तळले तर चव खूपच छान लागते पण मग ते गावरानी तूप हवं. लोक काय करतात डालड्या तुप वापरतात त्यापेक्षा म मी काय करते तुप नसेल नाही तर मग मी हेच तेलच टाकते. सोयाबीन हा आणि तूपात पण तळु शकतात. मग तेल गरम करायला ठेवलं पण ते खूप तापवायचं नाही थोडंच तापवायचं आणि मग त्याच्यामध्ये थोडे, थोडे हे गोळे बनवलेले असतात हे टाकायचे त्या आणि तडका. त्यांना असं त्यांच्यामध्ये जो, आपला चमचा असतो ना. तो गदगद नाही हलवायचा, हळूवार हलवायचा नाहीतर मग ते गुलाब म्हणजे मऊ होऊन जातात, आणि तुटतात. मी हळूवार ते हलवलं तेच्यामध्ये चमचा. आणि छान ब्राऊन कलरच्या इयर पर्यंत, मग त्यांना खुसखुशीत. तळून घेतले, आमच्या घरी पण कसेय. बाकाही जणांना काळे गुलाबजाम आवडतात, कोणाना ब्राऊन कलरचे आवडतात. मग मी दोघं टाईप ठेवते, काळे पण करते आणि ब्राऊन पण करते. हो आणि मग पूर्णतः हो. मग सगळे तळून घेतले, आणि नंतर मग अं. जेवढं म्हणजे आता जसं गोड खातात त्याप्रमाणे, मग त्या साखर घ्याय ची त्यांच्या साखरेच पाणी पाक बनवायला आणि तीन ते चार ग्लास पाणी टाकायचं म्हणजे, तुमचा गुलाबजामचा अंदाज घेऊन.
बरोबर.
त्याच्यामध्ये साखर तुमच्या आ प्रमाणे टाकायची, आणि पाणी टाकायचं तीन ते चार ग्लास आणि, जवळ जवळ पंधरा ते वीस मिनिट ते पाणी शिजू जू द्यायचं. आणि पाणी चांगलं शिजलं कि, मग थोडं मग ते. हो थोडं गार होऊ द्यायचं पाणी मग ते, मग त्यांमध्ये मग. हे गुलाबजाम तळलेले टाकून द्यायचे, तिथपर्यंत गुलाबजाम पण गार होवून जातात. मग छान लागतात. नंतर सांगेल मग पुढच्या वेळेस, तुम्हाला वेगळी रेसिपी आवडत असेल तर.
हा चालेल, मग करेल तसं फोन परत मग.
हो ओके.
ठीक ये, नंबर पाठवतो तुम्हाला मित्राचा. हो हो व्यवस्थित.
तुम्ही पण सांगा तुमच्या ओके हो हो. बाय बाय.